का
नमस्कार सर ते काही नाही तुम्हाला आपलं हिस्ट्री माहिती आहे का सर आपली काय हिस्ट्री आपली महाराष्ट्राची
आवा
आऐते ना सर म्हज हिस्ट्री हिस्ट्री या आपल्या महाराष्ट्राची हिस्ट्री नाही का
ह हा स्त्री काय रा
हिस्ट्री म्हणजे इतिहास सर आपला शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे ना तुम्हाला
मला वाटलं मी वाटलं कोणती हिस्ट्री मागच्या जवी
नाही नाही तुम्हाला हो तुम्हाला शिवाजी महाराज माहित आहे ना
हा मग ते कोणा नाही माहिती राहणार
हे असतेच छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्हाला एक आपल्या नाशिक मधल्या काही किल्ल्यांचं काही हे माहित आहे का हा ना एक रामशेष किल्ल्याचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला
अ नाही इतिहास एवढा नाही माहिती
अ तर रामशेष किल्ला तर माहिती असेल तुम्ही गेलेला असाल कधी
जायलं ना मा तिथं इथ
हो हो तर सोळा हो बरोबर तर तो जो किल्ला आहे ना तो सोळाव्या शतकात बांधलेला होता म्हणजे तेव्हा त्याच्यावरती किती मावळे होते माहितीय का म्हणजे फक्त शंभर मावळे होते त्या किल्ल्यावरती हो आपले शंभर मावळे होते तेव्हा तर तेव्हा गडबड अशी झालेली कि जे शंभर मावळे होते तर मी म्हणजे तो किल्ला लढवलेला खरं दोन ते तीन वर्ष तो किल्ला लढवलेला म्हणजे जेव्हा आहे ना अफजल खानाला समजलं की म्हणजे महाराष्ट्रात त्याला कुठे खण मध्ये ना पाय ठेवता येत नाही कोणत्याच किल्ल्यावरती
हा
तर मग त्यांनी काय आयडिया केली युक्ती अशी केली की त्याला कोणीतरी सांगितलं की नाशिकमध्ये एक किल्ला आहे जो तू आरामात मिळवू शकतो तोमग
हा तिथे मग आपले मावळे कमी होते म्हणजे म्हणून
त्याच्यावरती मावळे पण कमी येईन तो किल्ला जिकता येईल असं तर एक प दोन खान म्हणून होते ते दोन जण त्या किल्ल्याकडे आले त्यांच्याकड सैन्य अफ्जल खानानी पहिले वीस हजार पाठवलं
हां
तर वीस हजार सैन्य घेऊन ते आले त्यांनी अचानक किल्ल्याला घेरलं रामशेष किल्ल्याला आपल्या रामशेष किल्ल्याला त्यांनी घेरल्यानंतर त्यांनी काय केलं की आता वरती चढायला सुरु हो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यां वरती चढायला सुरुवात केल्यानंतर त्यांचा विषय असा झाला की
हो आपले
त्यांचा विषय असं झाला की त्यांना अ समजलं नाही की कसं करायचं
कि त्या कस काढायचं काय
हो मतेे वरती हम् त्यांनी वरती चढायला सुरुवात केली आणि ह चढाल्या व सुरुवात केल्यानंतर त्यांना असं जाणवले की वरती खूप सारे मावळे कारण की शंभर मावळंनी एवढा आवाज केला की जसं वाटलं वरती हजार एक माणसं उभी आहेत म्हण जेव्हा त्यांनी वरती सोडवाय चढायला सुरुवात केली तर मावळांनी काय केलं त्यांच्याकडे हत्यार नाही जेवायला साधनं नाही त्यांनी एकदम एकट्ठे सगळ्या गोष्टी गोळा करून आण आणल्या आणि दगडं अ जनावरां
हा
कारणच्या ज्या ह्या खाली आहे त्यांच्यापासून त्यांनी भरपूर पूर गोष्टी तयार केल्या आणि त्यांनी दगडं वगैरे व तून मारायला सुरुवात केली त्यांना
हा
मंग त्यांना वर तीतून दगड मारायला सुरुवात केली त्यांना वरती काय चढतांच आलेलं नाही.
हा मंग काय मा मंग पुढ
हॅलो हॅलो
तिकडं समाधान चालवत तुझी बाईक
हा सर हॅलो बोला हा बोला ना
ह म्हणज त्यांनी ती सुरुवात केल्यानंतर वरतून म म अ दगडून ते फेकून त्यांनी मारायला सुरुवात केली मंग तो अ अ जे अफजल खानाचं सैन्य होतं ते वरतून म ओरडायला लागलं. हे क्या मराठे पत्थरोसे मारते हे.
हा.
हम् मंग त्यांनी अशा प्रकारे त्यांना पहिले पळवलं मंग त्यांनी परत ठरवलं की, घेराव घालून ठेवला असे करत तर त्यांनी सहा महिने मावळ्यांनी काही त्यांना वरती सोडूनच दिलं नाही.
सहा महिने चढत होते ते ट्राय करत होते म्हणजे
कंटिन्यू ट्राय करत होते सहा महिने वरतून मावले कं कंटीन्यू त्यांच्यावरती हमला करायचे वरती चडूनच देत नव्हते. मग त्यांनी ना परत अजून सैन्य बोलावलं आणि मंग सहा महिन्यानंतर हे ना मावळ्यांचं ख खाद्य संपून गेलं सगळं अ अन्न पाणी वरच जे आहे ते सगळं संप आपलं हत्यारं वगैरे कमी पडायला लागले मग मावळ्यांनी काय केलं. हूं रात्रीतून अ त्यांचे जे खाली ता हे होते ते जे खाली वेढा मांडलेला होत ता त्यांनी त्या वेड्यावरती त्यांनी अ दरोडा टाकला मावळ्यांनी आणि ते सगळं त्यांच जे पण हत्यार वगैरे जे काही होत तो बारू जे भेटेल ते सगळं त्याचं अन्न पाणी ते सगळं वरती चो रून आणलं आणि त्याच्यावरतीचं त्यांचे सामान घेऊन परत हमला करायला सुरुवात केली. मंग त्याला त काय उमजना म तो जो एक त्यांचा दोष शिलेदार होता अ अ ब अ अफजल खानाचा त्याला त्यांनी रिटर्न पाठवलेलं
हा.
आणि त्याच्या बदल्यात त्यांनी काय केलं कि दुसरा शिलेदार पाठवला आणि त्याच्यासोबत चाळीस हजार सैन्य पाठवलं म त्यांनी युक्त ती अशी लावली तुम्ही रामशेष किल्ल्याच्या समोर एक डोंगर बघित तलेला आसन हो तो डोंगर आधीपासून नव्हता तर त्याला कळालं की आपल्याला काही किल्ल्यावरती चढून देणार नाही म आपल्याला याच्यासाठी काहीतरी दुसरं डोकं लावावं लागल. म त्यांनी आयडिया काय केली की त्याच्यासाठी हं तो डोंगर तिथं बांधला दुसरा नवीन आणि तो डोंग मुरूम आनल खूप सारा तो डोंगर बांधला खूप सारा मग त्या डोंगराच्या टोकावरती तोफा ठेव किल्ल्यावरती हमला करायला सुरुवात केली. पण मग मावळ्यांनी आपला किल्ला तो तुम्ही बघितलेला असेल मधी ते रूम वगैरे काढलेले
हा म रूम वगैरे काढले मध्ये पाहिले न ते वरती गेलतो ना तवा.
ते एकदम मजबूत करेल होत ते लय आणि त्याच्यामुळ ते काही किल्ल्याला काय हालचालच झाली नाय म शेवटी त्या ते जो आलेला होता हमला करायला त्यांनी सुद्धा माघार घेतली आणि त्याने पण परत तो वाट घेतली अशा प्रकारे जो आपला किल्ल आहे तो कधी हम्म अफजल खान आणि ते जिकूचं शकले नाही म्हणजे कंटिन्यू दोन वर्ष त हमला चालूता पर म दोन वर्ष शंभर मावळ्यांनीच फक्त तो किल्ला लढवला.
अरे बाप रे हो पाहिजे पाहायला पाहिजेल होत म्हणजे हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. येतंय आवाज? हॅलो. हॅलो. आवाज येते का? हॅलो. हा म मावळ्यांच बोलत होत तू? हॅलो. हॅलो. हॅलो. हाय हॅलो हॅलो.